ह काय करताय गुड अफ्टरनुन कायनि बसलोय तुम्ही काय करताय काय नाही बसलीय मी पण असं
स्कूल वगैरे ओपन झालंय की नाही.
हा स्कूल वगैरे झालेत ओपण आता पोरांचे अस ह्म्म बरं बरं शॉपिंग चालू असलना त्यांची हा चालू आहे ऑनलाईन करता का ऑफलाइन ऑन शॉपिं मी ऑनलाईन ऑफल ऑफलाईन दोन्ही करते आता जसं म्हणजे ऑफलाइन दोन्ही करते आता जस म्हणजे आपणाला लागल तसं पण मोस्टली मी ऑफलाईन जाऊनच घेते ऑनलाईन पेक्षा कसं ऑनलाईनला खूप पाच सात दिवस लागतात ला क्वालिटी कशी येते ते माहित नसत परत रिटर्न करा एक्सचेंज करा त्याच्यापेक्षा समोर जाऊन घेतल्याल बरं वाटतं मला ह् हा त्याचे फायदे पण खूपए हो आणि तोटा पण खुपय ऑनलाईनचा जस की ऑनलाईन मध्ये शॉपिंग केली त्याच्यामध्ये प्रोडक्ट बघायला नाही भेटत हात लावायला नाही भेटत हो कस येत काय येत हो ना खूपय त्याच्यात पण आणि असच फायदे बघितले तर मग त्याच्यामध्ये काय म्हणता प्राईस पण कमी भेटती एखाद चांगलं पण निघून जात हो निघतात त्याच्यात पण खूप निघतात पण हे काय असत आपण जोपर्यंतला स्पर्श करत नाय जोवर त्याला हात लावत नाही तोवर ते आपल्याला गोष्टी समजत नाही ते काय आहे ते आपल्याला कळत नाही ती गोष्टच वेगळी असते
मला पण ऑनलाईनपेक्षा ऑफलाईनच बरी वाटते हम्म
ते कस आहे ऑनलाईन मध्ये आपण करू हात पण नाही लावू शकत पस आहे कस आहे काय त्याच्यापेक्षा असजून त्याची झंझट करा हे करा पेमेंट रिटर्न घ्या खूपत ऑ ऑनलाईन मध्ये कस घर ब खरेदी होते परतत अनेक पर्याय असतात सवलती पण मिळतात त्याच्यात माझे ऑफर असतात वेगवेगळ्या प्राईज कमी असते
आणि नाही आपण असं समोर पण घेतलं तर थोडा भाव ताल करत
ता येत करता येतो हो आता ऑनलाईन शॉपिंग मध्ये जेो भाव राहिला तोच द्यावा लाग बाकी वस्तू ऑनलाईन मध्ये दिसता ऑफलाईन मध्ये नसता अस पण असत हो तर दिस नाही आणि काय वेळेस काय होता आपण बघतो एक वस्त कसा ते ऑनलान म फोटो थडश थ्रीडी वगरे करून टकात छान इफेक्ट देतात त्याला त्याच्यामध्ये चांगलं वाटतं आप म दिसत नाही ना बरोबर
त्याच्यामुळेच ऑनलाईन मध्ये थोडं हेतो आणि एखाद्या बाईच्यानच फसवणूक पण होऊन जाते हे बाकी
त्याच्या ऑ ते ऑफलाईन वात मला ऑनलाईन शॉपिंग चे पण खूप सारे फायदे आहेत. म्हणजे वेळ आणि पैशाचा खर्च वाचतो परत चोवीस तास खरेदी कधीही कर खरदी अस हा रात्री उठून तुम्ही खरेदी करू शकता की दिवसा करा लागेल दुकान दहा ते दहा हा टायमिंग असला तरी अस काही नाही त्याचं चोवीस तास ते अवेलेबल आहे चोवीस तास तुम्ही पर्याय पर्याय पण खूप सारे भेटतात विविध म्हणजे ब्रँड खूप सारे असतात त्याच्यात प्रत्येक ब्रँडचा पर्याय उपलब्ध असतात आपल्याला आता असं आपण शॉप वरती गेलो ना काय होतं की आपल्याला ब्रँड्स भेटत नाहीत किंवा पर्याय एवढ पर्याय नसतात दुकाना मध्ये पण ऑनलाइन खुप अनलिमिटेड पर्याय असतात आणि त्याच्यासोबत ऑनलाइन मध्ये जे वस्तू भेटते ना ती ऑफलाइन मध्ये एखाद दिवशी पण भेटत नाही आणि म्हणजे आता सण असतात सणावरांना याला त्याला सवलती असतात ऑफर असतात. त्याच्यात पण फायदे आहेत ऑनलाईन मध्ये पण ऑनलाइन पण काय होत फायदे पण त्याच्यासोबत तोटे पण येतात ना मग त्याचे आप नुकसान पण होत त्याच त्याचा धोका असू शकतो. तो परत फोटो आणि प्रत्यक्ष वस्तू मधे फरक अस त आपण क्वालिटी एक मागवतो, पण क्वालिटी दुसरी येते. क्वांटिटीमधे फरक येतो, असत ते काही वेळेस होत फसवणूक पन, डिलवरी लेट होते.
हूं!
हा मला हे तेच वाटत की प्रत्यक्ष बघू शकतो आपण. कस आहे पाच दहा रुपये जास्त गेले तरी ठीक. पण मग ते हे हून जात. तेच, मग हा ते काय एखादा काही रिटर्न वगैरे पण करायचं. राहिलं तर कसं सांगता पण येतं त्यांना. हा. ते असं तुटलेलं, फुटलेल. हो. मग ऑफलाईन मध्ये एखाद रिटर्न
केलं नाही. पॉलिशिंग नाही राहिली, तर मग तेच त्याच्यात पण फायदे पणये तोटे
तोटेपण ये खूप सारे आ अच्छा! एक प्रकारे चांगलं पण ये आणि एक प्रकारे हे. पण हा. काय मग अजून? काय नाही बस. हा. गरमी तर खूप आता इकडे तर आबाळ आलेय असं. आणि पाऊस पडल्यानंतर अशी गरमी होते की बस बापरे!
ते पाच दहा मिनिटं पाऊस पडला ना, त्याच्या मग जास्त गरम गरमी होते. खूपच होते. उष्णता, वाफा वगैरे निघतात.
शाळेतच भेट की मग तुम्ही घेत स्वतः घेता? नाही. नाही. स्वतः घेतो आ अच्छा!
हा. शाळेत ते कस आहे त्यांना अजून आवडत नाही न ते. पण, एक ह अजून त्यानी जे आणलय ते
ते मलाच पाहिजे. कम्पॅरिझन असत, कम्पॅरिझन खूप करतात. हो. कंपास, बॉटल त्याची जशी ये तशीच मला पाहिजे. हो. लहान मुलांच खूप हे असत. हो.
हम्म. त्यांना जर काही वस्तू दिसल ना, लगेच हेच पाहिजे मला सांगता ते.
ते दुसऱ्याच्या हातात दिसल की मग तेच पाहिजे असत. आपलं किती मग चांग असू देत वस्तू, दुसऱ्याचे किती हलके असू देत. तेच पाहिजे असत.
किती पण हे असो. तेच पाहिजे मला अस म्हणता.
त्यांना कुठे घेऊन जाण्याच कामच नाही. नाही, नाही. मार्केटला तर घेऊन जायचं कामच नाही पोरांना. हा. घ्यायच एक वस्तू राहते. दहा वस्तू घेऊन येता. खूप डोकं पण खूप खाताता हेच पाहिजे तेच पाहिजे सुरू असत हम्म. अगवु पण तेवढेच असतात सांभाळायचं त्यांना अजून इकडे तर काही स्कूल वगैरे अजून ओपन नाहीये कारण उन्ह जास्त पडलय ना लहान लहान मुलं मग हा पाऊस नाही का आनखी सुरू झाला तुमच्याकडे नाही नाही झाला अच्छा आता जून संपला मध्ये झाला तर पंधरा तारीख येते ना पहिले कस सात तारखेलाच पाऊस पडायचा बरोबर हो आता लोक बसतात ते तारखेला बबर पडायच पाऊस सात तारखेला पडला आमच्याकडे गावा कडे मी गावा गावी गेले होते तर सात तारखे तारखेला बरोबर पाऊस पडला पण त्याच्यानंतर आता काही नाहीच. आता पडलाच नाही हा टी शर्ट. ते झाड वगैरे त्याच्यामुळेद्या सीजन वगैरे आता हे फळ वगैरे पण कोणत्या पण सीजनला भेटत नाही तर पहिले कस सीजन तर सीजन सीझन ला आंबा तर आंबा सीनला भेट हो भेटायच आता केव्हा काही भेटते केमिकल वगेरे सगळ हो का माणसाच पण शरिर सगळ केमिकल भरले सगळ भरून गेले
हम्म.
काय राहिलच नाही आता. खूप बेकार झालेल आहे कशात पण केमिकलच आहे ना भाजीपाला म्हणजे फवारणी उ. आंबे फ्रूटस वगैरे पण घ्यायचे म्हट तर. त्याला पण इंजेक्शन वरे देऊन हे करताय. मारून ला करतात आंबे तच पिकवतात केळी तच पिकवतात पोरांना खायला तरी काय देणार आपण म्हणजे मुलाना. खायला तर काय देणार मला असं करून करून. एवढे केमिकल असेल तर मला. पोरांना तर काय देणार मला खायला मारून सगळं अजून त्यांच हे. ह लहान मुलांच कस असतं फस्कूर तर खूप आवडत त्यांना खूप दोन दिवस दोन दिवसाचे तीन दिवसाचे सडलेलं. ते ते चालतं. त्यांना रोज रोज पण तला चालेल चालत ते रोज ते हिरवा. नको मला पाहिजेच नको असं म्हणत तिने खा वाटत त्यांना.
हम् ह
हेल्दी नको असते त्यांना बाहेरच चटकमटर थोडं छान लागले ना तर ते मग. ते पाहिजे टिफिन नाही ते पाहिजे रोज नवीन आता रोज नवीन नवीन ऑर्डर असतात. हेच पाहिजे मला तेच पाहिजे चालत त्याचं पण खूप मी हिरवा भाजीपाला बांधला नाही मला पाहिजे ना का मला मॅगी बांधा आसं म्हणतात
हम्, मॅगी मग ते पित
ते पिझ्झा वगैरे हे खूप आवडतं त्यांना खूप फेवरेट डिश हे ते त्यांची
हॅलो
हा म्हणलं हॅलो पिझ्झा, पास् त्या मॅगी बर्गर, हे फेवरेट फेवरेट झालेत त्यांचे हा, हो, त्यांना माहिती हे आस सगळे प्राईज माहीत रहित लार्ज पिझ्झा, स्मॉल पिझ्झा हे सग ळं सगळं माहीत असतं पोरांना हो, ते सुद्धा आप आपनाला माहिती नसतं पण त्या पोरांना माहीती असत.
हा आणि आचजी आचीजी आत्ताची जी पिढी
हो, हो, हो बरोबर
की त्यांना मोठ्या माणस शिकवता त्यांच त्यांचच
खूपच हुशार झाले आजकालचे पोर काय सांगायची
त्याच्यावर तर त्यांना सांगून द्या फोटो वगैरे बनवायला आपोआप बनवता
चालतय खर मांग करते मी पण नंतर कॉल. हो बाय हो हो